हॅलो हा चहा तेन खपला का?
नाही हाय.
राहिलेलं येथून जायचं.
हो.
आण भजी तेन
चालतय की?
हा भजी तेल मग आता घरला निघू खायाचं.
अ
घरला नेवून जेवत खाता आशिला
होय.
किती राहिल्यात आजून?
आता बघ हाय एक दोन पिल्ट आहेत दहा बारा आहेत.
बकळ आहेत कि मन.
हम त्याला वाटायच तिथं
कुठं?
छानर दे.
का?
मग कोण खायचं तेवढं.
म करतानाच कमी करायचं.
आता ते सांगत नाही मग शॉर्टर होती.
मग ऑर्डर देऊन आणि तेवढं राहिले.
हा शिल्लक राहिलेल काय करायच? काय पण अस जरा शिल्लक समोसा जरी केले तरी भाजी तर राहते, नाही तर पटत राहते.
मग ते ठेवत होता ना तसचं.
समोरच चालू दुसऱ्या दिवशी खरं हे समज दुसऱ्या दिवशी चागत्यात.
हा नाही चालतात समोस. दोन दिवस.
हो देशाला द्या सुट्ट नाही श सुट्ट नाहीत. पुढे देेतू उद्या दे नाहीत नाहीत हसल्यावर द्यायला काय असल्यावर तुम्हाला सांगून देते. हॅलो
हम् काय भांडी दुवाल्यास काय?
ह हे ते हिजी पा्टी हा ते हि जी होय बेसीन हाय की.
होय मग काय नाही बाहेरच्या बाजूला काय बेसीन मग, आत हाय होय ते बरं केलं बाहेर असत सगळी वापरली असते.
हो आतल्या आत हाय.
हा हा ते करून घेतलंयसा?
ह ते आणून बसवले स्टीलच हाय.
हा हा.
परतन ह आतल्या आत पाणीच तेवढ तेच कि म ते कॅन बदलल्यात आज हे काय वापराय काय, झाकण ठेवायच.
उद्या च्याला कडी हाय. कढई हाय असंच
हा पेपर चा पेपर एक हातरायचा
हा. आणि
बाय अस
हा हा.
मामी आमची मला सांगत्या नई ते कसलं भारी
काय सांगत्या?
स्टीलची पाटी अशी निघत, लई ताप करून घ्याय नई म्हणत्या डोसक्याला
हा.
शेवटचा घाणा सोडल्या सोडल्या मामाला, पयल्या ती पाठी भिजू घालायला लावायच. त्या नाय वाटलं ह नाही घाटला तर मला सांग म्हणस त्या
हा हा.
आणि हाताला काय तर घालायचं म्हणत्या. तिकट असतय पयला पाणी काटीन नाही तर कशानं तर खळबळायचं
हा हा ते कठीण झा, कठीण झालेलं असतय बेसनच
ते पाणी वतायच म्हण त्या मग परतन चांगलं पाणी गारा शिपडायचं अमुक पाण्यात हात घालायच म्हणत्या परत ना आणि त्या आता सकाळच कसं मी हिथनं प्यायचं तेन आवरून होत नाय, म्हणतान कीनय
हम्म.
आता चहाच पा भांड बिंड सगळं धून जातोय, म्हणताना म्हणत्या तुला पण वैताग येतुय.
हा.
दु दु दुसऱ्या दिवशी मामा करु दे, त्यज त्यो कार करू दे म्हणत्या, म्हणत्या सकाळपास तू काय बघायल जात नाहीस त्यो काय कर ते काय न्हई.
ठेवून येत जा तसच म्हणतीया होय हा
लोकर
पगारावर आहे आपण आपण आपले हेन करायला पाहिजे तेवढं
आम्ही करतोय होय. नाही खरं मी माय पगारच वर करुतेय ति त्या माममीला माहिती म्हण तर मल तशी म्हणत्या शिरा बी मी माहितीये आता तिच्या पुढच मी उधारी वीस हजार रुपये एकीच्या हातावर ठेवून घेतले.
हा-हा
ते पाहण्यास पैसे द्यायच होता. आम्ही मामी मी गेलतो ते बगा जे
पाच पाच मिनिटं
मग काय दिलं की पैसे
हम्म कोण दिलं?
ते बाबा ना
हा हा मागितलं होय.
हो मी मागितलं. हो घेतले पैसेे द्या हो लगेच नेला ह्याला दिलं आईला दिलं.
लगे वीस हजार काढून दिलं.
हा ते बैल का काय तरी केलेलं आलत बघ
हा हा
लक्ष्मी राहू दे म्हणाल नाही म्हटलं म पाहिजे म्हण किती दिवस झाले म्हण मामी नुसतं बघत बसते मी काय बोलते
हा हा
परमनंट होतो पण लय मामा आम्हाला माहित सुद्धा नाही हे प्रकरण परत मग दोन दिवसन उदारीच की म् आईच वयच व्हालये बाजूला आहे
काय ते?
माही जायचे पैसे बाजूला असत्यात
हो ना
उदारी आईपशी असत्या गं
उदारी आईला आणून द्यायची असत्या व्हय?
हा आणि तिज तिच्या कपाटाला हात हात सुद्धा कोण लावत नाइत बाई.
हे भारी हाय की म.
होय.
एक मिनिट ए आरु ये शी कार इथं
तिजी नोट जरी खाली पड
हा
तर त्या नोटला वर सुद्धा कोण उचलून ठेवत नाही ती आल्याशिवाय तिला आनंद होत्यात हे बघू तुझी नोट पडल्या परवा तिज तिनंच मांडी खाली नोट ठुल्या पैशाचं बंडल आणि लागल्या शिव्या द्यायला ल्या मामाच्या नावानं तेला फोन लाव माझं पैशे नेलाय काय विचार म्हणून?
हा हा.
मग आम्ही एवढं सांगालोय बघ गं हि तथंच आसत्याल कुठ तर हाय म्हणली. हे नाई माझं पैशे नाई तर फेकतोच म्हणली बाहेर सगळं हाईत तेवढं पैशे आणि त्याला मामाला लावला फोन. फोन लावला आणि मामानं इचारलं आईला हो बघ एकदा आणि म मी काय केलं की ती बँक त्या आणि ती पिशवी झाडली आणि त्यात नोट पडली.
हा हा ध्यानात नसल रं.
ह ह फेक म्हनलं बाहेर. तिला फक्त मामाला बिल भरायला नेलाय . खर कोण बिन नाही तच्या पैकी.
ते लायटबिल
तीस
आं?
तीस हजार
दुकानाचं?
हो.
हम्म कायतर सांगू नको.
तुला थांब लाईट बिल आताच हिथं ठेवली . आहे
हम् पाठव फोटो काढून थकीत असंल ते तीस हजार एवढं येतंय व्हय?
बोरचं तिकडचं बोर एक हाय आमची.
हा
खालीकड त्या बोरचं प सतरा तेरा असं येतय. आणि हितलं सोळा बारा असे ते फुल मला भीमराव रामचंद्र
लय झालं की बिल त्यांनी आणि वापरत असतील घरात लाईट
नाही नाही आमचं आमचं मिटर हिताय लाईट काय थोडी हाय व्हय ब दहा बारा बलं
दहा बारा बलं एवढं कशाला
तेच बसवलय गं लायटी परत ते लोखंडाचं ते साचा आहे ते जा सारूचा ते तसल्यात ती बलं सोडल्यात..
हम्
तीस दहा हजारचे केलंय.
हा हा ह्याचाच खर्च येत असल? निघतोय का सगळा त्या धंद्यातनं एवढं
होय निघतोय ना मग रोज चार पाच हजार रुपये येतायेत. येत नसत तर काय हे केलं असत. काय हाय खोट काय सांगायचं इथं सगळे जण म्हणत्यात कोणाला धंदा नाही करत तुमचा आहे.
बेकरीच आणि जरा वाढवायचं. हॅलो बेकरीच आणि जरा वाढवायचं म्हंटलं हा तेच की ते किलो किलोच फरसाणाच पुढं ते आणून ठेवायचं वटाण तेन शेव तेन हा
आह हॅलो हॅलो हॅलो